हॅलो
हॅलो येतोय ना
येतोय येतोय
हा बोला!
तुम्हाला एक एका ट्रीप बद्दल जरा अशी माहिती सांगते.
सांगा सांगा!
तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट ची स्कीम माहिती आहे काय?
नाहीय. नाही नाही मी कधी जास्त रेल्वेने फक्त एकदा कोल्हापूरला आलेली फक्त रेल्वेने.
ह हा! मग तुमच्या पुण्यातन तरी रेग्युलर सुरू आहेत त्या ट्रिपा.
हा!
इथून म्हणजे कोल्हापूर पासून होतं तेव्हा आम्ही गेलेलो दोन वेळेला.
हा हा!
त्यांच स्कीम कशी आहे माहीतय का?
हा!
आपण आता बुकिंग केलं, इथं बुकिंग की सगळं ते फिरून आपल्याला घेऊन येत्यांत.
हा हा हा! प्रायवहेट हे का, का नाही गव्हर्मेंटचेच. हा हा!
म्हणजे दहा हजार रुपये मदे आम्ही, म्हणजे बारा बारा तेरा दिवस गेलेलो बघा!
तेरा दिवस हा!
मग त्यांचीच म्हणजे अ स्कीम चांगली आहे, म्हणजे आता आम्ही कोल्हा पूर मधून गेलो होतो क नाही.
हूं!
तर कोल्हापूर वैष्णव देवी जम्मू परत म हे सगळं असं.
हा का छान आहे ते म ते.
हा पंजाब बिंजाब सगळं करत अ सगळं आम्हाला त्यांनी दहा बारा दिवस, फिरवून आणलं.
हूं!
म्हणजे काशी वगेरे सगळं असं.
हा हा म ती कोणती स्कीम आहे काय?
म ते सेंट्रल गव्हर्मेंट ची रेल्वेची स्कीम आहे.
हूं!
म त्यांनी काय करत्यात आता आपण बुकिंग केलं. कि ते दहा हजार भरले, किंवा त्यांच बारा हजार असेल काय त्यांच दहा बारा हजार असेल ते. त्या रूटचा काय त्यांचा दर असेल तो! ते भरलं की तुम्ही इ थं बसला का नाई, आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनला बसलो.
हूं!
म तिथं जाताना जे आपण साहित्य ठेवायचं आपली सीट बुक असतेया.
हूं!
तर ते परत येतानाच आपण साहित्य उतरायचं ते साहित्य घेऊन कुठेही उ
हो का
हा मग प्रत्येक डब्याला दोन सिक्युरिटी गार्ड-
हम्म
हे सगळं आणि तुम्हाला एक रुपयाचा बाकीचा खर्च नाही.
हां
एक रुपयाचा सकाळी उट्- -टल्याबरोबर तुम्हाला सहा वाजता चहा
हां
चहा पिणारसनी चहा कॉफी पिणारसनी कॉफी. बिन साखरेचा पीणारसनी बीन साखरेचा.
हा.
असं चहा झाला की. थोड्या वेळानं नाश्टा येतोय
हम
नाश्टा म्हजे दहा- बारा दिवस वे वेग् वेगळा आपल्या भारतात जे प्रकार हायत.
हा
ते प्रकार रोज वेगळा प्रकार नाश्टा फुल्लं- आपण किती खाईल तेवढा.
हां हां
अनलिमिटेड
हा हा
ते झालं की बरोबर अकरा वाजता-
हम
जेवण
हां हां
चपाती, भाजी, डाळ, भात. लोणचं, पापड हे
हां हां
ते जेवलं की परत चार वाजता परत चहा चहा, कॉफी. बिनसाखरेचा काय म्हणंल ते.
हम्म
तोपर्यंत सात वाजता परत जेवण.
हा
म्हजे आपण एक रुपयाही खर्च करायचा नाई.
हा
ते झालं जिथं आपण उतरणार आहे. जिथं आपण उतरणार आहे तर तिथं त सांगायला येतत. की आस आस आपण उत्तरणार आहे.
हम
मग ते आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे- तुम्ही आंघोळ वगैरे करणार असणार ना तर तुमच्या आंघोळीची एक जोडी कपडे.
हां.
तेवढं घ्या उतरा मग ते उतरायचं आंघोळ वगैरे करायचे. तोपर्यंत त्या स्टेश स्टेशनला त्यांच्या बस लागलेली असत्यात.
आणि मग तिथं म्हणजे हॉटेल का काय आपल्याला आंघोळ वगैरे करण्यासाठी तिथं?
अ ख त्यांचं बस त्यांनी हा हे बुक केलेले असतात हॉल अशे.
हां.
त्या हॉलाच आहे स आंघोळा बिंगोळा सगळी सोय असते प्रशस्त सगळं असतय. म्हणजे त्या का नाही अशे पाच-सहा हॉटेल पाठवलेले अस त्यात त्यानी एक नंबरचे अन दोन नंबरचे अ अ हेचे अ त्याव व म डब्याची गाडी ह्या हॉटेलला तो तीन-चार नंबरचे त्या हॉ टेलला हे असं.
हा हा हा.
असं हे करून नाश्ता हे झालं की अमुक टायमिंगलाच आपण खाली यायचं. अ
हां.
म तिथ आलं क नाही कि त्यांच्या गाड्या क नाही आपल्याला ते पूर्ण सिटी फिरवून आणत्यात.
हम्म.
काय ते आपल्याला दाखवायचं आहे क नाही ते सगळं दाखवून आणत्यात बघा. आणि आपण फिरताना सुद्धा आपल्या गळ्यात कार्ड असते
हां.
आणि त्यांचे दोन हे असत्यात लोकं.
हा हा.
म्हणजे आपण इकडं तिकडें जरी गेलो तरी चुकायचं काय हे नाही त्यांच लक्ष असतय असं हम्म.
ओ काय पण. का
आता नाव एवढं माझ्या काही हे नाही पण ती सेंट्रल गवर्नमेंटची स्कीम आहे बघा.
हा हा. आणि असं नाही ना ते की सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉबला पाहिजे अगर असं काही नाही ना?
अहो कोधी सुद्धा कुनी सुुद्धा जायचं. स अगदीच जनमलेल्या बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत
छान आहे आणि.
कुणीही जावा तुम्ही आणि इत कं छान असतं वातावरण रेल्वेत का नाही म्हणजे असं सगळं निवांत आणि कुठलंही वज वज कुठे घेऊन फिरायचं नाही.
हा जे हो ना ते सांगतात म्हणला जेवढं पाहिजे तेवढंच.
तेवढंच घ्यायचं आणि तुम्हाला सांगू तुम्ही दिवसभर फिरून आला आणि परत टब्यात आलासा. तर तुम्ही रुमाल जरी तुमच्या जागेवर टाकलेला असला तरी त्यो तसाच असणार त्या जागेवर.
हा नाही त्यांच एवढे गार्ड वगैरे म्हणल्यावर
तुमच काहीही ह्या जागेवरन त्या जागेवर हलणार नाही.
हा हा ह.
काही जाणारच नाही तर, फक्त बाहेर गेल्यावर तुम्ही मग काय खरेदी वगैरे केली मग ते घेऊन यायचं. म्हणजे शॉपिंगला वगैरे भर पूर म्हणजे माया ही आहे तुम्हाला, म्हणजे साहित्य घेऊन यायला आपण इतर वेळा इत्या ई तर ट्रॅव्हलर्स न वगैरे जातोय ते कसं सगळं आपल्याला उचला उचली करायला लागत्या.
हो हो.
सगळ्या रूम मधे आपण बॅगा घेऊन जायला पाहिजेत, परत उतरायला पाहिजेत. असं जे असतय, ते इथ काही नाही बघा.
किती छान उलट! त्या हॉटेलला जा, बॅगा काढा, परत भरा. काय सगळा गोधळच.
हा, हे काही सुद्धा नाही तर. मोजकच घ्यायचं, जायाचं आणि तुम्हाला सांगू खायला आम्ही मी तरी करून नेलेलं दहा बारा दिवस म्हंटल अस. तर ते म्हणजे बाहेर काढायची वेळच जास्त करून येत नाही.
किती मस्त!
कारण त्यांचच एवढं म हे असतय की नाही, परत स्वीट पण जेवण करत्यात आम्र खंड वगैरे देत्यात. आधी मध्ये, तुमचे गुलाबजामुन देत्यात. अस, म्हणजे काय? म्हणजे हे करत नाहीत. किंवा त्यांचे डॉक्टर बरोबर असत्यात रेल्वेत.
हा हा हां.
काय तुम्ही आजारी पडलासा, तुम्हाला तब्येत बिघडली, कुठं काय कमी जास्त झाला तर त्यांचे डॉक्टर असत्यात. त्यामुळ अगदी कितीही वयस्कर माणसान जाव आवं.
हा.
आणि आरामशीर ती ट्रीप करून या. आम्ही दोन वेळा गेलो बघा, इथनं कोल्हापूर मधन होत ती म्हणून, मग तेव्हापासून परत कोरोनाच आला
हम्म.
आणि कोरोना नंतर काय परत, म्हणजे ती इथनं बंदच झाली. पुण्यातन सुटायला लागल्यात त्या गाड्या.
हो का?
हा, पुण्यात ना तुम्ही जरा चौ कशी करा, खूप छान ट्रीप‍‌ असत्यात ह हे, अगदी बेंगलोर मैसूर ई इकडचे सुद्धा असते हा, त्या वेळेला आम्ही इकड तिकडून आलो कोल्हापूरात आणि हिकडून बेंगलोर, म्हैसूरला निघालेली आहे रेल्वे. त्यामुंळ काय माहित आहे का? जरा असं कसं त्यांचं टायमिंग वगैरे बघून आणि अ बाकीच्या ह्याला पैसे घालायचे, तेच पैसे आपण दुसऱ्या कशाला
अरे बाहेर किती जाते, स्वतः व्यक्ती गेलं तर खूप लागते गाडी दुसरी. आन आपली आपली गाडी घेऊन वगैरे गेल ना खूप महाग पडत ते.
अहो महागच पडतय की.
आणि हे परवडतंय म एवढ्या कमी पैशात.
आगदी आणि कसलीही दगदग होत नाही, तुम्हांला सांगायचं म्हणजे.
हा..
खाली प जर आंघोळ वगैरे करायची नसली, नुसतं आता उतरून फिरायचं असेल क नाही एक पर्स नुसती आपली घ्यायची,
हा पण नाही त्या आंघोळीला एवढे दिवस कसं
नाही, नाही रोजच्या रोज असत्या वहिनी.
हा, हा.
फक्त रेल्वेतच आपण जेव्हा बसतोय,
ह, ह.
मग ते रात्रहून दुसऱ्या दिवशी जरा असं म्हणजे आता जात ताना कस हुतंय अ दोन दिवस एक रात्र लागत्या,
हा.
म्हणजे आपण जम्मूपर्यंत जाईपर्यंत वगैरे.
हं..
मग तेव्हा एक अंघोळ म्हणजे हे हुत्या.
हा, हां.
आसं..
चांगलीय मग बर- बर. हा, हा, हा.
जेंन्ट्स ना कसं असं हॉल जरी असले, तर बाहेरच्या बाजूला काय करत्यात मग मु नळ असत्यात का नाही, त्यांना पाईपा लावून देत्यात.
हा, हा.
त्या पाईपनं थंड पाण्यानं करत्यात जेंट्स लोकं.
हा, हा, आणि हे जम्मूला वरती गेला होतात का देवीला वर मग?
अगदी वैष्णवी देवीला.
हं, हं.
निम्म्या जरासं म्हंटल चालत जायचं खरं काय ते घडलं नाही, जरा पुढं गेल्यावर पाय आले ह्याच्यावर मग घोडाआच केला.
हां, हां.
घोड्यानच गेलो अन् येताना पण घोड्यावरनच आलो.
हूं..
वैष्णव देवी त्याच्यानंतर मग तिथनच एक दहा किलोमीटर हे आहे, भैरवनाथचं मंदिर आहे. कारण वैष्णोदेवी केली की ते, वर भैरवनाथला जायलाच लागतंय.
हां, हां.
तर ते पूर्ण झालं म्हणायचं असं.
बरं-बरं.
हालो आम्हीं.
हा
तेव्हा तरी तुम्हांला सांगू अगदी थ्री स्टार हॉटेल ला आम्हांला ठेवलं होतं त्यांनी.
बघा छान
हा म्हणजे असं रेल्वे सोडून राहायचं असेल तर,
हा, हा, हा.
म्हजे तस म्हजे कारण आव मोठे- मोठे ऑफिसर म सगळे होते रेल्वे ट्रीपला.
हा हा हा. हो ना, माहिती नाय एवढं लोकांना बरंच ज्यांना माहिती ते बरोबर फायदा घेतात.
होय होय, आवो पेपरला सुद्धा ऍड असत्या तर.
हा हा हा.
पेपरला सुद्धा ऍड असत्या की आपण कुठं आता हे करतोय आम्ही आता कसं हुतय ह्यांना आता ह्यांच्या तब्येतीन होतच नाय, त्यामुळे ते काय नादच सोडलंय आता.
तुम्हाला चांगली फिरे- फिरून झालंय तुमच, आवड पण आहे वाटतं फिराय
हो, आवो तुम्हाला सांगू पूर्ण भारत फिरून झालाय, नेपाळ झालंय.
हा.
हा, फक्त हेला ज म्हजे जाणं झालं नाही आम्हाला. बाहेरच झालं नाय जाणं, हेनी आजारीच पडले ना दोन हजार दहाला.
हा हा हा.
त्यामुळ बाहेरच आमचं ट्रीप तेवढी राहिली बघा.
हा हा.
झाल, मुलांच जरा सारख लागलं की मग जाऊया. मग रिटायर झाल की काय काम हाय, असलच की हो सगळ्यांचं करतच आपण येतोय ना.
हो हो.
असं.
नाय भरपुर तरी आणखीन पण म्हणजे तुमच
हो नाय नाय का? आणि आम्हाला कसं हुत?
हम्म.
आमच्या ऑफिस तर्फे कनाय तीन वर्षातन एक ऑल इंडिया